हां.
हा बोला कि
हॅलो हा. काय नाही असंच आणि परत केला फोन हॅलो.
हा हा बोला जेवला?
हा नाही जेवणार हत्ता थोड्या वेळ जेवायचं.
हा हा वेग
वेग हो वेळानच तेवते
हा हा.
हा. काय तू तुझ काय शिक्षण झाले.
माझा डि्लोमा झालं की डप्लोमा कम्प्लीट झाला इलेक्ट्रॉनिक्सचा परत त्याच्यानंतर हा पुण्यात तर मग जॉब पण झालंय चार चार पाच महिनचा
हा हा मग आत्ता काही सध्या करत नाही.
नाही आता अजून अजून मुलगा लहान आहे ना. पाच वर्षच आहे आता दिवसभर पण शछान नसते कुठं जॉबला जायचं झालं तर साडेबारा एक पर्यंत शाळा असते होळ.
हा हा हा.
मग तुमचं तुमचं शिक्षण काय झाले.
मी अफताल मी टेक्निशियन डोळे चेक करायचं नंबर काढायचं वगैरे हे झालं माझं शिक्षण हम्मम्. आता शिक्षणाबद्दल भरपूर कॉम्पिटिशन भरपूर आहे.
हो नाही आणि च पहिली पासूनच सगळं अस परीक्षा स्पर्धा परीक्षा चालू झाल्या तर आमच्या वेळेस का नव्हतं पन् पहिली पहिली पासून पहिलीच्याच आता पहिली म्हणण्या्यापेक्षा आता मोठा गट आहे कि नाही मोठ्या गटात पण अस. स्पर्धय एम एम एम एसटचेक उठलं तर ए एम एम ए कुठली तर आहेा स्पर्धी परीक्षा होय आहे मोठ्या गटाला गेल्या वर्षी माझ्या फ्रेंड मग तिला काय तर सत पडलेले होते तिला पण हा अ ते बाराखडी एक ते पन्नास पर्यंत अंक असतात त्याच्यात परत तर लहान संख्या ओळख मोठी संख्या ओळख ह असं हे असं आतापासून त्यांना हा आतापासून हे चालू ते
भारी आहे ना पण आता ते मुलांचे ऐक्य लेवल वाढत
आयक्यू लेव्हल हो आयक्यू लेव्हल आयक्यू टी असते जास्त वाढतोय त्यांचा
हो भारी आहे ना पण आपल्या वेळत
आमच्या वेळेस नव्हतं होय चौथीपसून चौथी पाचवी पासून होतं आता पहिलीच्याच आधी पासून
हा म्हणे होत हे मात्र बाय पण पोहर पण आता तशी हुशार आहेत ना
होय
आता गे त्यांना पहिल्यापासूनच कळायला लागते काय ह काय नाही आपल्याला ते पहिले दुसरीला गेले तेव्हा पा सुरुवात पण आता थोरस ऍक्टिव्ह पण ह त्यां तेवढी टॅलेंट प भरपूर आहे मुलांच्याकडे आता
हो
स्कॉलरशिप वगैरे भरपूर दोन वर्षाचा आहे तो तो पण हुशार आहे त्याला
नाही चौथ्या वर्षापूरून खा लागेल किती तिसऱ्या वर्षापासूनच कशा आला घेतात ह्याला प्ले ग्रुपमध्येध्ये तर कसं होत ते मग अ काही तासभर एक तास ठेवून घेतात मग तेवढ्यासाठी तेवढ्यासाठी मग हा म्हणजे सवय पण होत थोडा ख पण लवकर पण होत जास्त चौथ्या वर्ष पण काय नाही चौथ्या वर्षी पण घेतात घेतात चौथ्या वर्षी पण घेत त्यांच पन्नास तिसऱ्या वर्षी घ घालाच म्हणतात सवय होऊन जात पण कस होत मा काय सवय होत खर पोरांचा मग सूचा शीचा प्रॉब्ले अजून करत मते हा हा मग त्याच्यामु लगेच घालून पण चौ वर्ष कस थोडंफार त्यांना कळत असते जाय हा मग त्यांनी सांगू शक मॅडम ना नाहीतर मग कस नंतर तिसऱ्याच वर्षी घातलं की मग परत त्यांना अजून परत
कळायल तर होय पण आता हे भारी केलेय ना लहान मुलां पाून चालू केले परीक्षा सगळे
हा
ते पोरा अभ्या ते आणि अभ्यास पण होत अरे बाबा ह्याचा नंबर आला दु पण असं होते ना की याचा नंबर आला आतापासून घातलेत त्याला ते सगळे हे होतात ना त्यामुळे छान केले पण शासनाला चांगलं वाटतय कायत
नवीन नवीन प एकदम आल्या की नाही त्यांची स्पर्धा परीक्षेला बसायची पण हे वाढत्या आता स्पर्धा परीक्षेलाच जास्त महत्व आहे बाकीच्या ह्याच्यात ह्याच्यापेक्षा इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षाचे
स्पर्धा परीक्षेतच भरपूर जण उतरायला लागलेत आता बाकी राहू दे म्हणतात ते जॉब वगैरे
होय सरकारी आणि कसं परमानंट परमनंट ना कुठं काय जॉब हुडकायची काय हे नाही एकदा लागलं कि परर्मनंट जॉब नंतर पण नंतरचं पण टेन्शन नसते आपल्याला.
त्यामुळे पो आता अभ्यासच करायला लागले सगळे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तर तेवढंच चालू आहे सगळ्यांच. छान वाटत सगळे तेच तेच तेच करायला लागलेत इन रिंग वैरे करून म आ बाकी असच आहेत ना अस त्यामुळे आणि छोट मोठे मोठे कोर्सेस करून पण चांगलं चाललं आता सगळ्यांच एक दोन वर्षाचे कोर्स करून प त्यातनं पुढं करियर करायचं डी एम एल टी वगैरे ते माहितीये ना. डी एम एल टी वगैरे ते पण काढतात त्यांच पण छान असतय. स्कोप आहे त्याला पण भरपूर. तुमच्या तिकडे कोणी केले का असं.
नाही आमच्या इकडं अ स्पर्धा परीक्षेला बस स्पर्धाच परीक्षेच्यावर जास्त जो जोड देतात.
हा हा. इकडे ना इकडे ते असतात कोर्स वगैरे करून मग ते जरा थोडंस तेवढंच ऑप ते कल किंवा ते एम एल टी च लॅब वगैरे टाकण्यायचं अस करतात. आता कोण जास्त ते जास्त करायचं बघतच नाहीय एक दोन वर्ष कराय च तिथनं पुढं सेटल होण्याचं बघत्यात.
आणि कसं शिकल तर जरा उपयोग व्हायला पाहिजे नाही. पुढं ते आपल्याही उपयोगात आलं तर शिकलेल्याचा फायदा आहे नाही तर मग असं शिकून आणि मग आपल्यासारखं असं घरात बसून राहिलं मग आणि अवघडच होते मग.
ते आपल्याला काय आता लहान मुलं असल्यामुळे ते आपल्याला कुठे बाहेरच पडता येत नाही त्यामुळे हा प्रॉब्लेम नाही तर मग जॉब बकीचे करतातच मग घरात सोडून मग करायला काय हर करण्यात सोप नस जातात एक एक जण पण ते नाही होत आपल्याकडून अस क एवढं सोडून जा जाणं वगैरे त्यापेक्षा एकदा हे
घर घरात कोणत अस असणार पाहिजे नाही असं मोठ माणूस सांभाळणार मुलांना मग आपल्याला मा त्यांच्या त्यांच्या भरोश्यावर ठेवून आपण जाऊ शक
ठेऊन जात येते पण आत ते तसं पण नाहीये कि ते बाहेर प्ले ग्रुपला हेला घालतात ते काय म्हणतात त्याला ठेवायलाच अ
अ केअरटेकर नाही केअरटेकर न हे त्यांच्यावर कुठे काय विश्वास ठेवत तर आता अलीकड कुणावर विश्वास ठेवून चालत नाही ये केळटेकर आहे त अवेलेबल असतात एक एक जण असतात आपल्या मुलांच्या सारखे काळजी घेतात पण कस होत माहिती ये का आपण दिवसभराच जाणार आप
जाणार लक्ष पण लागत नाही आणि ते काय चांग लहान मुलांना सांगता पण येत नाही काय ते
नाही आणि मारले काय झालं काय केले कसं करणार रडयला लागले एकेका हा मग एक ऐकांना सहण होत नाही रड तेल मुलं मग ते कस ते न मारणार आपल ने आपल्या पोरांचा हाल होस त्यापेक्षा
त म्हणतात नंतर करायचंच असत हाय ते.... तिथनच रुटीन चालू करतात होय आयुष्यभर.... होय त्याच्यानंतर आणि आहेच ना आपले जॉब वगैर.... वगैरे हे चालूच असते कायम नाहीच की
कायम कामातच राहायला पाहिजे मग त
कामातच की परत फाईच भेटणार ना हे झालं की हे लाईफ चार चार पाच वर्ष हे पण हच्या कामाला श नाहीच की.... नाहीच होय नाही होत नाही आणि ह्यांचं पण कसं..... स्कूल वगैरे चालू झालं कि मग काही नाहीच होत ना ते सुट्टी घेणं बी भागच......
हा आणि आता ह्यातनच मग आपण ट्र्रीपला तेन जाऊ शकतो..... एकदा गेलं कामात अडकलं कि म परत सुट्टी घ्या मग..... ट्रिपचं प्लॅनिंग मग ते सगळं मग ते आपण गोष्टी होत नाही होत नाही होत असते ते...
ते सुट्टी मिळायला त्या वेळेत मिळायला पाहिजे ते एवढ... आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी पण नाही तस पण होत नाही.... मग जोपर्यंत मुलांचं शिक्षण वगैरे सगळं आहे तोपर्यंत मग....
त्यात म होय त्यात आपलं पण त्यातच होतग नाहीतर मग कुठं होत नाही आपलं काय जायचं कुठं काय..... मग सुट्टीत घ्या मग पेमेंट कट होणार मग.... आपण पण ल विचार करतो मग ते होणार फिरायचं पण आपलं..... हम्म विचारूय.... अ जोपर्यंत घरात आहे तोपर्यंतच एन्जॉय आणि आताच एन्जॉय करायला भेट..... ते नंतर आपल्याला एन्जॉय करायला भेटत नाही.... एकदा आपलं वय पण निघून गेलं क नाही असं वाटत पहिला च..... पहिलाच करायला पाहिजेल होतं त्यानंतर गोष्टी आठवा्या लागतात आपल्याला....
हो... मग तुम्ही किती सहा महिने जॉब केले होता का?
अ एक पाच महिन्याचा जॉब झालाय.....
हा हा हा त्याच्यानंतर मग नाहीच.....
नाही मग अ दिवाळी दिवाळी सुट्टीला आल होतं त्याच्यानंतर मग काय गेलं..... गेलच नाही आ तेच..... अंगावर काम होत नाही लोड होत कामाच आणि आमच काय? क्वालिफिकेशन ला घेऊनच ते आमच्या क्वालिफिकेशनला सूट हो..... एव असंच होतं काम..... ते कस ते ते तिथं पुण्यात म्हणल्यावर कसं.....
टामिंग वगैरे....
जनरल मग त्या त्या पिरियडमध्ये..... मग आता सगळ्याजणी आम्ही एक पाच सात जणी असलो तरी..... आ अंघोळ करून चार वाजता जायचं पाच वाजता गाडी येणार असली तरी पण तीन चार वाजता..... त उटा लागते मग असं होते तिथं. होय होय तिथं कंपल्सरी गाडी.... एकदा बस गेली की परत नाही प्रायव्हेट ना आपल्याला जायला लागते कंपनीपर्यंत....
होय.....
हा की तथ लई स्ट्रिक्ट असते एक एक कंपनीत... टायमिंग चालत नाही जास्त एक सेकंड सुद्धा जास्त टाइमिंग चालत नाही.... फिंगर फिंगर लावून आपलं व फिंगर लावून जायला लागते.....
हम् हम् हम् ते असलं की मग खूप क्टिक होते हा हा हा.....
ह हम हम..... हा हा ह....... होय प्रॉब्लेम येते आम्हाला आम्हालाच झालता प्रॉब्लेम तसं आम्हाला....
होय नाही मग ते रोज रोज असलं मी कधी एकदा सुट्टी मिळेल असं पण होते....
होय.....
हा..... सुट्टी कधी भेटणार मग ती सुट्टी मिळाली तर त्यात आणि दुसरं काहीतरी असते आपलं काम..... ते पण नाही सगळंच मॅनेज होत नसत....
लांब अस लो घरापासून घरापासून बाहेर असलो कणी नाही आपल्याला लई प्रॉब्लेम्स येतात.
हम्म होय तो तर मोठा प्रॉब्लेम असतोय.
हो आम्ही आम्ही तर बाहेरच होतो त्याच्यामुळे आम्हाला जास्त जाणवलं
हम्म मग आता पण तिकडे आता कुठे असता तुम्ही.
नाही आता आता काय लग्न झाल्यानंतर मग काय आम्ही इकडं.
हा हा
इकडं कोल्हापूरच्या साईड ला इकडें आले.
होय हा हा ते परत करते मग फोन आणि हॅलो. हा हा बर बर के होय होय करते.